या
हा बोला सर कुठ
घेरव
हो का.
ह ते म्हटलं आपलं तिकीट बुक केलं काय नाही म्हणलं.
हो.
आ.
विशेच नाही ना आता.
अ नाही केलं नसाल तरमला रिफंड भेटते का.
घरी पण काही नाही आरामचाल काता.
त्हा.
नाही म्हटलं बुक केलं नसेल तर काय.
ते झालं तर.
हम् ह तेस म्हट सिटाात लले दूध घेतल्या.
चतलोय ड्बा आहे..
अ ड्बा तर एक हे पण त्याच्यात फाळ्या राहतात ना मंदातनी
बर म्हणज अरे ठीकच आहे म. मला आमच्याकडे इकं आपल्याकडे इतं सीट आहेतं ना दुसऱ्या. आमच्याच एरिया आहे ना तिथं नाही झालंब पाहिज असलं क जा लागेल मकी.
तसं.
ह.
नाही ते झोपाला गेलंवर त्याच्या आंधी कोणी घ्या.
हस होटल नाहीट.
नाही बा पाप लागते उठूल्याने
कामटर.
पाप लागेतसती. तिकडे ट्रिपले पाप घेऊन जातं मग.
न कलस ना न हिले.
म्हणून म्हटलं जवळजवळ चिप चिपकून चिपकून करा होत्या तुम्ही चिपकून चिपकन का राजा आलत. जेला का काय.
चिपकून चिपकून करायला एकदा सास होतो आपलाे आम्ही के आमला घटलं तो पैसे आले होते. गोपाळला पाठवून म्हण गोपाळला पाठवतो पाठवतो सांगाच नाही लागला. सचिंडाची तवाच झालती मला मिस्टर गोपाळदार राहिला बा गोपाळदार गोपाल
हम्म.
ओके पाठवली
मी आता हें शेवटी झाल्या वर ना
वावरात गेलता की काय?
हाव खेतीबाडी मय केली जराशी कसंय ट्रिप जायच्या आधी सगळं आर आर आटपून जायला लागल ना.
ते आठ पात चं बारा दिवस तेरा दिवस पाहजे ना
आ हा म तेरा दिवस टाइम आहे मग हप्ताभर सुट्टी आहे ना.
काय असं कोणत लगेच अर्जंट काम आहे.
काय काम रायतातचं.
एकच फोन ठेव त्यांचा अन कामाला छत्र नाय.
हा.
परपंच आला होतंय.
त्या आज खडखडी लागला.
पाऊस नाय लागला.
हा ते भी
हो तेच म्हणला कोणते एवढे अर्जंट काम आल पाहू.
हम्
आता
ते कसं त्या वयात झाडं असलं की त्या वयात त्याची सोय घ्यायला लागते तशी.
मग काय गावाकड जर आता काय तू सहा दिवस.
आता फावरून आलो मी आता बस
सहा दिवस राहायचे रे सहा दिवसात काय पाच दिवस काय होणार
तेच म्हटलं बुक होती का नाई.
बुक झालय कन्फर्म झालय तिकीट टाक.
तु रुग्णई पाणी य
पाणी तर येणारच ये. अजून त काय
तेच न आता
मम्मी एकदा चहा कर गं
घरी असताय.
घरीच अहो
घरीच पडेल राहाच लॅब वर जात जाय न.
हा लॅब वर जाऊन काय करू फक्त टाईमपास करायला जाऊ म
हम्म.
पहिला सेंटर जाऊन झोपाय तो पण दिसत नाही.
सचिन पाय कसा जबरदस्ती जाते.
तल जा लाग एक झाल सोडा लाकी ना
हो
जावच लागते त्यांचा .
तुलाच काम नाही तु झाली बिपर
होय आणि काय नाय बघ. एवढं घरात बसून काय करतो टेंशन घेते तू बी जायच मस्त कामा
काय म्हणल?
हो झाल
तुह्या घरी का रेंज नाही का?
हाईना रेंज.
ती वायफाय ज आहे प पैसे भरले नाही काय त्याचे?
आई जेवायला गेली भात
ह् त्या सोलरच्या खाली लावत होते सोलरच्या खाली लावावत होते
वायफाय
हम्म
ह
जास्त रेंज तरी पकडत होता
च खालाच्या खाली होणार ये का अंटी नाही ते रेंज पकडायला
ते सोलार ज कनई पाणी नाही न लागत.
हो तसं का?
हम्म.
हो नाही का.
मोकळी रेंज घेते मग ती सॅटेलाईट्स वर.
बर. सॅटेलाईटन नाही येत नाही आपलं नेट बाहेरून येत ना.
असय ना.
काय मग सकाळी फोन केला असचिन ना रे.
हो का.
दोन दोन फोनं झाली त्यानी
आं?
होता.
मोटर बिघडली काय?
पाणी नाही काय
पाणी हाय पाण्याचा काही विषय नाही पण ते आपलं हे
अस.
हम्म.
सकाळी घुलू लागले ते दोघं.
हो.
आं
सकाळी मनल.
सचिन दांतू.
आवाज मणल आटकतय तू या.
खरखर करू लागला खरखर.
अस आहेत का?
कधी येते न कधी जाते?
तेच मनलं, ट्रीपसाठी पैसे जमा करावं जरासे.
एन्जॉय करायचो आपण.
हा, निघले तर निघले, निघले तर निघले तिकडेच.
जेवढं जास्त आहे तेवढं बरं भेटला.
ह. सातशिक निघली आता जवळपास.
माझं नेमका आत्ता दोन कॉल तिसरा कॉल.
तीन भेटतात. तीश, चारशे भेटतील.
हॅलो. मग अजून?
कुठं गेला?
पाऊन तास झालं, पाऊण तास.
लवकर झालं. हायच केवढं.
ती आपली डवरी. डवरी न फवारणी.
सचिनदा ला फोन केला न्हवे?
चिंताार म्हड गोलूदल फोन केला तर आणि त्याचा आला तर कटला
होठो
गोोलोल दा गोल दा
नाही मले मले आलता कटला दता रेंज नवती तर.
अच्छा अच्छा अच्छा्छा.
हम.
बरोबररा करा करा